केलेया.
हॅलो.
हा बोल की
हा. काय आजकाल ते ईव्ही म्हणत परत हच्यावर शिफ्ट व्हायलाच वाटते लोक सगळे.
मल आपलं. काय तेच आता बघितलं मी ते हा बलगी
पेट्रोलच्या गाड्या आणि डिझेलच्या गाड्या बंद करत म्हणून नि व चालू केलेलं आहे मग परत आता इई ट्वेंटी एटी कशाला काढला ते. एटी फाय वगैरे
ले ते इथेनॉल न आणि हने कसं एकतरी हे बाांधवाय लागलं इंजिन आणि हे सगळे. ते आता आजी सपोर्ट करेन ना त त्याला सगळे काही हंड्रेड पसेंट आहेत ना इ. त्यामुळे ते पाईप. बम तेच कि आणि एक दोन म विद आता एकदथेनॉल ज गेले. काय समजना
आवाज. रेंजमध्ये ये कि आणि कसं ते पहिल्यासारखं. पिकप्पावर म्हण राहत ना ना पीवर पेटोल नसल्यामुळें
तेच की पिकअपच पण प्रॉब्लेम आणि शरीर हे प्रॉब्लेम आहे.
हा हा आवाज अडक
तें नाही, ते लॉन्ग ड्राईव्ह लागून प्रॉब्लेम होतय रे सगळा. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हा हा यायलाय काय?
हा यायलाय. तस म्हण.
ते नाहीच म्हनल की प्रॉब्लेम आहे रे, सगळं.
तेच की इव्हीस्टेशन पण झाल्यात आता, ते जरा चांगलं पण आहे. परवडत्यात.
प्रत्येक आता असं. अ आणि हॉटेल्स भरपूर झालेत.
होय हॉटेलावर. न असते सगळीकडें. सुपर चार्जेसिंग. हम्म.
ते आणि कारण की ते चार्जिंगची कपसिटी आता मोस्टली फोर हंड्रेड आहे नाहीतर फाय हंड्रेड किलोमीटर.
हा बरं ते तरी ठीक आहे म्हणजे लेवल एक वन डे ट्रिप, वन टाइम, हा- शक्यतो काय पाचशे किलोमीटरच्या वर कोण ट्रॅव्हल करत नाही. कंटिनू. तो पर्यत चार्जिंगला होय मोदीजी व्हायला वगैरे थांबलं तरी ते चार्जिंग होते तो.
होय अरे आणि--आता हे व्होल्टेज पण जास्त आहेत ना, हाय व्होल्टेज. त्यामुळे एकदम जेवस्तो पर्यंत फुल होते.
ते कंटिन्यू म्हण नाही म्हणलसं तर हजार किलोमीटर पण जाऊ शकतो.
जाऊ शकते कि निवांत. निवांत परवा ते निखिल ब्लॉग बघितलेला दिल्ली वर ना इकडं बेंगलुरू आलेल्या. टी व्ही नाईन मधना
हम्.
तेवढंच ना.
महेंद्राच्या काड्या भाहारी निघाल्यात.
हो ईव्हीच्या बाबतीत मस्त आहे हाणि काय आपली पेट टोली दिल्ली तर आहेत.
तेच की मला वाटत आता टॉपमध्येध्ये तेज आहेत म्हंणलंत. जरा टाट
होय होय खरंच की आणि नुसतज अ. पफॉमन्स ईज पण लुक् वाईज पण काड्या मस्त आहेत. रिलायबल आहे होय बफेन रफन टफ हे ते पण काय आहे ऑफ रोडिंग मध्ये पण काय नाही नाही नाही होय ते मात्रा. काय म्हण डिझेल पेट पेट्रोल आपल्या डिझेल गाड्यांना जी मजा येते चालवला पावर. ते अ इलेक्ट्रिक मजन आल सय
लँगटर्म डीझेल गाड्या शे सग्याकडे जास्त.
ह डिझेल आणि अ मी नोटीस केले बऱ्यार्पैकी कंडिशनिंग पण म्हणलास तरी कि नाही डिझेलच्या गाड्यांच लगेच होतय. आणि एकदम भारे होते लगेच कुल होते अरे भरपूर मी डिझेल गाड्यात बस. मनान चांगला सेर ो अम कुलींग चांगला एकदा.
तर ते क्विक रिस्पॉन्स आहे ना जो एक्सिलेटरला आहे तो पेट्रोलच्या गाडीना लगेच फील होतो.
हा ते स्मूथ वाईज म्हणला लस्त्रआहे सोड.
हा कारण ते जरा पीओर बसते ना, अय आवाज कमी
पण पॉवर वाईज म्हणला स त.
हा रोप पवर हे. त्या एक डीझल दिस झाला कायतरी पहिली
नाही ते कसं सगळ्या क्लायमेटला सूट आहे म्ह थंडीत म्हण त कस प्रॉब्लेम होते ना गाडी बंद होते चालू होते. त्यामानाने त्या डिझेलमध्ये जास पावररूयात
हम्म.
ना आपली लास्ट जनरेशनच आवडती ती विटनेस करायला
अ मला पण तेच वाटलय आपल्या जनरेशनला पण पूर्ण युटिलाइज करता येणार नाही असं वाटल आता
काय व्हील सांग
आताच स प्रॉब्लेम यालय बघा आता ये हंड्रेड पण ऐकलय मी
डोकं मायामध्ये बाईक घ्यायचं चाल्येल आमचं तेच समजना कुठली घ्यायची काय?
त त्या लोकांनी कन्फ्युजनच होती ईव्ही घ्यायची काय पेट्रोल घ्यायची
अ बाईक मध्ये तरी वे पेट्रोल सोड, कार मध्येच बघितलं तर इलेक्ट्रिक बघायचं नाही तर काय अजून म असं बाईक मधी इलेक्ट्रिक असं व्यवस्थित नाही अजून का
नाहीच की फी तो घेतल्यासारखं वगैरे वाटाय लागलय
हा तेच की
खरं अरे बाईक पण घ्यायच आता नवीन प्रॉब्लेम तो झाला की इई ते पहिल्यासारखी पावर राहिली नाही.
पहिल्यासारखं नाही सोड
ते जुन्या गड्या नव्हत्या तेजा
आधीच्या गाड्या काय किती ऍवरेज सत्तर आणि ऐंशी ऍवरेज आताच्या गाड्या म्हणजे कुट काय गेलं
ऍवरेज पण काय कमी जास्त काय रे ते परफॉर्मन्स ते पडत नाही कणी
ते हा अं जरा परफॉर्मन्स पाहिजे सोड टॉर्क ते आणि जरा कमी बसालागलाय
अ टॉर्क लागतोय
टॉर्क पाहिजे व्हय ते झाल की काय प्रॉब्लेम नाही
कॉन्स्ट- तर आपल्या सकडे टोमॅटिक
हा ते त रे ऑटोमॅटिक आल्यामु आपल्याला ते फीलच आहे ना त चालवायला.
हम्म तरी मेट्रो सिटीज मध्ये पुणे मुंबई प
तरी पण ऑटोमॅटिकच
हा खरय लॉग रााईड ला वगैरे येतील
हा मग ठीक आहे मॅन्युअल घाटात ते म्हणजे
हम्म आवरेज काढायला बरं
हा दिसय बाकी प- ते जर कम्फर्टेबल पाहिजे असत तर पट ऑटोमॅटिक्स त्याने प्रकार आहे एमटी बी एम टी
चालतय म
हो हो चालते
हा हा हा ओके